कायती काय कळलंच नाही.
अ खूप कट झाातला म्हणजे आवाजच यायचा बंद झाला त्यांच्या आहे ना तुम्हाला
हो ओरेथ नेटवर्क मध्ये मी पूर्ण
हम् काय माहिती इटा व्हडओ पण बघित का तुम् दव चा प्रॉब्लेम येणार रे.
ह् अ ते याच असं पण होतंय. आता तुमचा जर परत कॉल केला असता ना तर डायरेक्ट तो नंबर आहे ना माझा जिरोमध्ये दर लागेला अस. तर आत्ता या मिनिटा धरत नाही बर का?
हम्.
या मिनिटाला धरत नाही या मिनिटाला तर तुम्ही तिकड न केलं न मग मी परत े ना तेव्हा कदाचित धरू शकतो पण तर माझे जे येत ना तेच कॉल दाखवतेय मग मीच परत केला असता ना लगेच आधी कॉल झिरो मध्ये धरला असत.
हा झिरो ना एक वीस वीस दोनशे दीडशे सिकंद धरते त या त्याच पण
हा मग प दीडशे सेकंद म्हटल्यानंतर किती एखात दीड मिनट दोन मिनटं
दोन मिनिट हा दोन मिनिटाचा कॉल होता तो अहो असच. अचानक दोन तीन दिवस झालं.
माझं एवढ्यात माझं एवढ्यात नाही झालं पण काही असं. हो एकही झाला नाही फक्त एक कॉल समोरच्याने रिसिव केला आणि आणि एक कॉल ला आहे ना पूर्ण दहा मिनिट बोलून सुद्धा काहीतरी तीनशे छत्तीसच सेकंद दाख ले ते म्हणजे चार पाच मिनटं धरले होते ते दहा मिनिटं बोलून सुद्धा
हा टायमिंग व्यवस्थित दाखवणार नाही तर मधीच कॉल कट होतोय असं पण होतंय.
चर तेच तर हो फ्रेंडचे काही काही लोकांना काहीच कमी कालमाल बरे चाले होते. एक कॉल याचली ट्रान्स्क्रिप्शनचे
हां.
काल बर चा आले मला
पेमेंट का?
नाही नाही पेमेंट नाही टास्क हो.
हो काल भरपूर म्हणजे बऱ्याच वेळ चालू होतं दुपारपासून तुम्ही बोलला का नाही. तेवपासून आठ वाजेपर्यंत चालूच होत.
हो तुम्ही किती गेली तरी?
मला ना असं तुम्ही सांगितलं मला, एकाचं झालं की एकाच फोन चालू झाला. घरातल्याच, मला टाइमच भेटला नाही मग करायला.
नाही मग, मी ना कंटिन्यू केलं भरपूर कंटिन्यू केलं.
हा ना, माझा मोबाईल मोबाईल बिघडला हाय ना, मग त्याच्यात नोटिफिकेशन पडतय म लय आव शिस्तीत कराय लागतंय
तेच ना मला नंतर ना कंटाळा आला होता म्हटल, आता जर केला ना मी तर मला ना, म्हणजे सकाळी बी लवकर उठावं लागतं, दुपारी बी होत नाही. परत रात्री बि उशिरा झोप होते. माझी ना एकदम, असं वाटत होता ना करता करता डोळे लागत होते मग मी किती वाजत पावणे -पाचवाजता, साडेचार, पावणे -पाच वाजता ठेवून दिला. मग सव्वा- पाच वाजता परत हातात घेतला, मग त्यात पोरगं पण मोबाईल मागायचं थोडं थोडं, दे बा दे थोड. तरी माझावाला दोन -अडीच तास स्टॉप झाला
मी पण तरी पण दोन कॉल रिसिव्हच केले नाहीत, म्हणलं जाऊ तिकडं काय सारखं सारखं कॉल उचलायचत. आणि हे पण दुपारी मटेरियल आणाय गेले त्यावेळेस चार वाजता. अन् त्या टायमिंगला पण मला काम करता आलं नाही एक ऑर्डर आलं ना ज्वेलरी हे मग मटरेल त्यांना समजत नाही घ्यायला फोटो नुसता पाठविला की मग आपल्याला सगळं बघून सांगायला सांगाय लागत व्यवस्थित
हम्म हम् मग आता तिथून पाठवतील ते मटरेल
घेऊन येणार आहेत आज
हा का बर आहे बाई बर आहे तुमचं काही ना काही चालू आहे
हो तर कुठून तरी इन्कम केलंच पाहिजे ना
तेच ना ते मिळालं का मग ते फुलांची ज्वेलरी हे फुलं
कोणती ओ?
तुम्ही मला टाकल होतं बघा इथ कुठ
हा भेटले ना आले आले आले दोन दिवसात आले अ नाशिक मध्ये ते तुम्हाला लोकेशन पाठवलेल ना मी तिला इनस्टाला सह कॉन्टॅक्ट केला पण म अस वाटत होत की येईल का नाही जे ऑनलाईन आपण एवढं पेमेंट आधी करायचं आणि काय काय फेक पण असत आओ माझं ना असे पाच हजार बुडलेत
अरे बापरे
अन् तेव्हा मला भीती वाटत होती की मी मागवू का नको? पण बऱ्याच जण नाशिकच्या आहेत ना आपल्या इथं म्हटलं काय प्रॉब्लेम आले कोणीही मदत करल मग म्हटलं बघूया तरी मागून काय होतंय अन आठशे रुपये तर आहेत तेवढा काय विचार करायचाय मागवलं आलय दोन दिवसात सगळं मटरेल आलं
हो ना
हो मी म्हणत्यात घेवावं क्लास पण घेऊ आपण म्हणलं हे आधी हे होऊन देवावं बसायच नाही ना तासभर तरी त्यांना शिकवलं पाहिजे
शिकवलं तर पाहिजेच पण मग आता बाळ आल्यावर तर मग नाही शक्य तुमच्याकडनं सहा महिने मग त टास्क ऑनलाईन घेऊ शकता मग तुम्ही क्लास
हा ऑनलाईनच घेणार आहे कसं दीड दीड तासाच दोन ते तीन दिवसात शिकवलं ना तर लगेच होऊन जाईल
घेणार तेव्हा मला लिंक पाठवा मी जॉईंट होऊन जाईल
हा तव्हां सांगिन ना तुम्हाला घेईच्या टायमिंगला तुम्ही काय तिथून मग मी ती तुम्हाला पाठवली ना आयडी तिथून तिच्यापासून मटेरियल घ्या मी सांगेन ते
ठीक आहे ठीके मला बी शिकून घ्यायचंय आहे
होलसेल रेटमध्ये आणिक हो
मी पण जेव्हा घेणार तेव्हा नक्की सांगा नाही तर
हो नाही तुम्हाला शिकायचंय तव्हा सांगा ना मग मी तुम्हाला सांगेन तसं तुम्ही करा हे सोप्पं आहे हो काहीही अवघड नाही तुम्ही दोन मिनिटात शिकसाल
तेच ना कारण ना वेळ आहे मग करून घेऊ बा असं
हो मी पण मिशोला अकाउंट काढायचा प्रयत्न केला पण झालाच नाही अहो
कशाचं
मिशोला तुम्हाला नाही का म्हटलं मार्केटिंग साठी
हा हां मग तुम्ही मीशो मिशो ब्रांचलाच डायरेक्ट फोन करून पाहायला पाहिजे होता ओ नाहीतर मग आता हे हे इनस्टावर या इ स्टारवर लेडीज येतात बघा ह ह्
ते काय बोलल्या की जीएसटी युज करा बिना जीएसटीच तुम्ही युज केला ना प्रोडक्ट खराब करतात आणि रिटर्न करतात मग आपल्याला पेमेंट पण भेटत नाही काय काही तर भेटत पण नाहीत रिटर्न त्यानंतर जीएसटी काढा तुम्ही
जीएसटीच्या भानगडीत पडलं ना तर किती जीएसटी लागतो आपल्याला काही कधी करी कळत नाही एक करू शकता तुम्ही अ जिथून आपण इनस्टावर बघा या्या लेडी जात ऍड करतात बघा ह्याच्या्हा प्रोडक्टची
प्रोडक्टची ऍड करतात ना त्या त्याच लेज ग्रुपला किं इटाला म करा तिच्या थ्रू विचारून बघा कशी प्रोससर आहे काय कदाचित ती पण मदत करू शकते एखादी दिवसल
ला ण भ माय का इनस्टाचा व्हिडिओ म्हणजे सेव्ह केलेला आणि तोच मी पोस्ट के एवढ्या मला संक्रांतीच्या टाइमिंगला ऑर्डर आलेला ना त्याच्या
ह
एवढा व्हायरल झालेला व्हिडिओ ऑर्डर पण भरपूर आलेला पण ज विडिओ टाकलेला ना त्याचाच मला कॉन्टॅक्ट आला तुम्हाला करत का तुम्ही असं कसं दुसऱ्याच वे पण मॉडल होते ते मी टाकू शकत होते तुमला पण ऑर्डर भेटत मलाी भेटय अस काही प्रॉब्लेम झाला त शेवटी मलाच वाईट वाटलं की मी असं नाही करायला पाहिजे होतं चुकीचं झालंय
हम्
मी डिलीटच करून टाकलं ऑर्डर पण मन रीलस डलीट केली क तिथल्या ऑर्डर पण डिलेट झाल्या ना सगळ्या
ह्ं ह्ं हं ह
मगपर म्हटलं जाऊ दे जे आपलं भेटेल तेवढ्यातच खुश राहायचं म्हणलं आज न उद्या होईलच ना
नाही एक आयडिया करू शकता तुम्ही ना तुमचा ऑर्डर आहे ना मी तुम्हाला सांगितली ना त्या ऍप त्याप वर टाकायच तुमचे जे पुलं वगैरे आहेत ना मग त्यांना त्यांना रिक्वेस्ट करायची की मला मॉडेल करून पाठवा का काय असं आरामात तुम्हाला डायरेक्ट फ्री म मॉडेल मिळेल करून मिळेल
हा ना
हो फक्त ते तुम्ही तुमचं जे प्रोडक्ट आहे ना ते तुम्ही तिथं सेल तिथे टाका फोटो टाका ह तुम्हाला लगेच हेेल्प करतील ते तुम्ही कशी मॉडेल तयार करू शकता किंवा कशी त्यात फोटो करून पाठवून द ठी तुम्हाला हा मग ते तुम्ही ते तुम्ही इनस्टाला डायरेक्ट टाका ना मग ते फोटो
मग तेच करते आता मी आता कस माझे दोन तीन सेट गेले ना ऑर्डरन मग त्यांचे फोटो वगैरे आले की मग ते पोस्ट करते
नाही पोस्ट करणार ना पण काही ल राहतात आता मेकअप आर्टिस्ट राहतात ना मेकअपचा जसा ऑडिओ व्हिडिओ तयार करत की कसा विडओ मेकअप करतो काय करतो असं
हम्म हम्म
त्याच्यामुळे त्यांना मेकअप खूप मिळतात ना ऑर्डर खूप मिळतात ना तसेच सेलिंग साठी ना त्यात थोडस आपल्याला सोशल मीडियाचा वापर करावाच लागत मग सेलिंगसाठी तुम्ही थोडसं ह मग थोडीशी वस्तु त की प्रेझेंट कशी करायची प्रेझेंट बरोबर जास्त महत्त्व असतं ना एक गोष्ट बनवून मी महव त्याला ती वस्तू व कायच्या वेळेस आप
ते विषय कसा होतोय की म्हणजे व्हिडिओ बनवण्यापासून म्हणजे आपण जव्हापासून ज्वेलरी बनवतो ना तिथून ते व्हिडिओ बन पण कस मोबाईल पण तसा पाहिज ना हो कॅमेरे वगैरे फिनिशिंग व्यवस् जिथे आली पाहिजे
हम्म तेेत आहे तेवढा एक आहे तुमच्याकडे ऑप्शन की तुम्ही ती सेलिंग कर त्यांना असं असं करू शकत किंवा अ व्यवस् प्रॉपर व्हिडीिओ आहे ना तेी हे पण घेऊन येतो कॅमेरा बोल याचा नाही करिंगवाली
हा हा
ते आणि त्याला तो कॅमेरा छोटा दिलेला मंजे मोबाईल वर बी विडिओ करू शकतो पण ती रिंग मागवून घ्या हळूहळू करत एक एक एक एक करा आन तुम्हाला घ्यावं तर लागेलच बर का तुम्हाला ती रिंग ते घ्यावीच लागेल तुम्हाला कारण तुम्हाला जर क्लास घ्यायचं म्हटलं ना तर क्लासला तुम्हाला प्रॉपर ती व्यवस्थित हे करण पाहिजे
हो
असस
म्हण एवढं वर्ष थांबवावं आता का तर जास्त नाहीच ना मला जमणार आता करायला
जास्त याच्या पुढे बि नाही जमणार तुम्हाला सहा महिने
तिचकी वर्षभर तेच म्हटलं तुम्हाला वर्षभर तर आता जमणारच नाही मला
तेच ना.
मेहंदे तर काढायला कसलीच जमायची नाही परत येणार इेत्या का नाही. तेच मुश्किल आहे एवढं पैस घालून शिकल्या खरं.
अ तुमच्या कला आहे ना ती असं कला मरेपर्यंत जात नाही.
नाही नाही ते कसं असतं माहित आहे का एकदा जर आपण हातात कोण वगैरे घ्यायचं बंद केलं ना. परत अंग वगैरे थरथरत आपण एकदम ऑर्डरला गेलो की
हो ना.
हो माझं जसंच झालेलं आता मी कधी म्हणजे लग्नाच्या आधी घ्यायची ना ऑर्डर भरपूर घ्यायची मला भरपूर ऑर्डर हो. त्या लग्नाच्या आधी आणि परत मी दोन तीन वर्ष गॅप घेतला का मध्ये आणि आता ऑर्डर घेत तर अस अनगा कापत माझ मला सुरुवात केल्या केल्या डायरेक्ट जमतच नाही शांत बसायला लागतो मला तर मग ते च. अ ही करायच सुरुवात करायची पंधरा वीस मिनिटं शांत बसायला लागत.
हम् हम.
मग आता आता तर काय बोलायच न ग.
तेच ना.
आता ममी म्हणते गुर वगैरे झाले मिनिट
हो साडे नऊ दहा पर्यंतच बोलत जाऊ म्हणजे हे पण होत.
हां चाले हा.